हॅलो.
हॅलो नमस्कार न आवाज येतो.
हो येतोय बोला आत
आता आता काय मुद्दा घेऊ आपण.
तोच ठेवायचा कंटिन्यू.
तोच ठेवायचा का बर बर चाल चालेल.
आपला रोजचा जो रुटीन हाय त्याच्यावर
ओके चाल आता सर म्हणजे तू आता तुम्ही आपण म्हणला तुम्ही जॉब करताय
बरोबर.
तर तुम्हाला आता म्हणजे जॉबचा टाइमिंग मॅक्झिमम तुमचा जास्त टाइम तर जॉबमध्ये जात असेल
हां नऊ तास धरून चला
हो म्हणजे आता सगळ्यांचा जवळपास नऊ ते बारा तास जॉ -जॉब करण्यातच जातो तर मग तुम्ही आज तुमच्या आरोग्यासाठी समजा सकाळी उठून जिमला जात असाल किंवा घरी योगा करत असाल तर ते मॅनेज कसं करताय तू म्हणजे टाईम मॅनेजमेंट कसं करताय असं.
आता शक्यतो आमची माझी ड्युटी असते आठ तास आठ तासाची ड्युटी आहे पण कंपनी ही काही घरापासून अ अठरा ते एकोणावीस किलोमीटर लांब आहे.
असलं मग हा मग तुम्हाला आज लवकर निघावं लागत.
हा मग कस आता शीप शीप ही तीन शीप मध्ये काम करावं लागतं.
हो.
अ जसं की पहिली शिप त्याच्यानंतर दुसरी शिप त्याच्यानंतर तिसरी शिप हा तर आता मग शक्यतो समजा की पहिली शिप जर असली तरी कमीत कमी सकाळी पाच वाजेला उठाव लागत.
हो.
हा म्हणजे आवरु आवरून वरून सर्व साडेसहा ला बस येते कंपनीची हा बस असल्यामुळे जायच थोडं टेन्शन
हां.
हा म आता कसं सकाळी समजा साडेसहाला बस आली सात वाजाला कंपनीमध्ये ती पोहचते त्यानंतर सात ते तीन हा ड्युटीचा टाइम असतो.
हो.
आता ड्युटी झाल्यानंतर तीन ला सुटी झाली साडेतीीन पर्यंत घरी येला. आता घरी आल्यानंतर थोडा टाइम फ्रेश हो. झाला ते थोड. काही दूध वगैरे म्हणा हा. दूध म्हणा किंवा काही फळ वगैरे लाईट लाईट कारण जेवण हा बारा साडेबाराच्या दरम्यान जेवण झालेलं असतं.
अच्छा हा म्हणजे थोडं प्रोटीन सोर्स म्हणून.
हा आम थोडं घरी आल्यानंतर कसं बॉडीमध्ये थोडीशी पॉवर. तय म्हनट अस. हा एनर्जी राहण्यासाठी घराला थोडंफार काहीतरी खावं लागतं.
हो.
अ शक्यतो कोणी म्हटले, अ लहान मुलं म्हणा मोठे म्हणा वयस्कर म्हणा लेट. माझे कोणी दिवसामध्ये कुठलंही एक फळ त्यांनी खायला हवं. हे पळा हा कुठलाय ग्या. एक पळ त्यांनी खायला हवं त्याच्यानंतर आता,, ड वगैरे खाल्लं की थोडा टाइम आराम केला एक दीड तास. अ थोडस म्हणजे बॉडीला आहे ना आराम पण हवा. आपण जेवढे मेहनत करतो तेवढा थोडा रिलॅक्स पण आहे त आपण. कंटिन्यू मेहनतच करत राहिली शरीराला आराम दिला नाही. ग डायरेक्टी कसं दोन चार आठ दिवस डायरेक्ट आजारी पडायच. त हा त्याच काम असत त्याच कारण आहेच.
हम्.
कि कंटिन्यू बॉडीच जास्त काम झालं. त्याच्या बॉडीला जेवढ पाहिजे तेवढा आराम
तेवढा आरंभ मिळत नाही बरोबर. हम्.
त कारार तेचे. के सा सा हची बॉडी एकदम फुल काम करते.
हो.
त्याच्यामुळे मसल रिलॅक्स व्हायला. कमीत कमी एक दिवस पाहिजे चोवीस तास. हा म आता समजा चार वाजेला हे आराम विराम केला साडेचार पाच पर्यंत. मग सहा साडेसहा पर्यंत आम्ही मी जिमला जातो.
अच्छा बरं.
व्यायाम शाळेत हा तिथे व्यायाम शाळत कसं. एक ते दीड तास म्हणजे साठ मिनिटं ते नव्वद मिनिटं. एवढा टाइम आपण देतो इथे हा. त्याच्यानंतर घरी आल्यानंतर मग असं थोडासा प्रोटीन सोर्स.
हो हो.
दस्या पण आता सोयाबीन वगैरे हे खाल्लं पाहिजे सोयाबीन म्हटलं ना तु्ही चिकन खाता पन्नास शंभर ग्राम. तेवढंच प्रोटीन आपल्या सोयाबीन मध्ये असत त्याच्यानंतर. तर आता समजा बारीक आहे तुम्ही तर मग आता सोयाबीन वगैरे तर खा पण त्यानंतर असं केळ वगैरे खाल्लं.
केलं.
ते चांगलं असत हा मग आता कसं तेवढं झालं त्याच्यानंतर, कस थोडं खाऊन घ्यायचं जिमवरून आल्यानंतर थोडा फ्रेश वगैरे झाला वापस एक दीड तासाने जेवण करायचं जेवण झाल्यानंतर शक्यतो आहे ना डायरेक्ट झोकता बसता कोणी असो त्यांनी किमान दहा मिनिटं तरी फिरायला हवं
बर बर ते पचन होण्यासाठी लई जेवण करता न झोपले चांग
हा आणि ते मग झोपल्यानंतर त्याचे कारण असं असत ते झोपले मग छातीत जडझड होणं एसिडिटी होणार त्याच्यानंतर पोटात गॅस झालेला सारखं वाटणं हा हाा काहीतरी प्रॉब्लेम येत म्हणून त्या हिशोबाने शक्यतो कोणी असो की त्यांनी आपल्या रुटीनमध्ये जे आपलं ज रोजचं जीवन हे
उुपच नाही
हा त्याच्यामध्ये कसं जेवण वगैरे झाल्यानंतर थोडा टाइम फीरण आवश्यक आहे
बरोंर
हा केलं म्हणजे दोघांसाठी चांगलं असतं म्हणजे आपल्या पचनक्रियेसाठी म्हणा आपल्या शरीरासाठी म्हणा
बरोबर
आणि त्याच्यानंतर कसं मग थोडस आपलं जेवन हे लवकर जिरवत
हम्म
नाही तर भरपूर भरपूर वेळेस काय होता आता आपण रात्री जेवण केेल काही मसाले वगैरेची भाजी घाली
हो
आपण आपल्याला सकाळी भरपूरळेस अस होत की आपलं पोट फुगलेलं हे आपल्याला असं थोडं असं वाटत की आपण छातीत जड जड होते
मग आत्ता हे मसालाच जेवण जीरत नाही शक्य तो लवकर त्याहिशोवाने त्याला एकच पर्याय की ते का आपण काहीतरी थोडसं त्याच्यानंतर शो वगैरे खा थोडासा फिरायला जा हा मग आता आणि भरपूर अ ठिकाणी काय असतं माहिती आहे का आपण खाय प्यायच्या वेळेस कुठला विचारणी करत
हो
आपण काय खातोय की
काय खातोय काय त्रास होईल आपल्याला आपण ते न विचार करता खातच राहतो
हा आणि तेच्यानंतर ते झालं की आपण मग शरीराचा विचार असल्यानंतर मग आता ये समजा आता ये भरपूर ठिकाणी तुम्ही पाहिला असेल अटॅक वगैरेचे चान्स वाढले
हो अटॅक खूप होऊ राहिला आता
म्हणजे डायरेक्ट समजा द काही वीस पंचवीस वर्ष त्या मुलांना अटॅक के
अटॅक हो
आता हे मुलं काय अ शरीर बनवायच्या चक्कर मध्ये काय करतात भरपूर ठिकाणी खूप खाता हा खूप खाता त्याच्यानंतर प्रोटीनंटेन करतात आणि त्याच्यानंतर मग हेवी जिम मारतात
हेवी बर बर
करतात खूप वजन याच्याने ब्लड आपलं जे रक्तस्त्राव हा तो खूप वाढतो तो वाडल्याने तर आपल्या शरीराला तेवढं ते झेपवत नाही म्हणून त्याच्यामुळे
छातीतचा मल निघणे वगैरे असे प्रॉब्लेम येतात.
अच्छा.
म्हणून कसं थोडस.
हो.
वेळ तर जपायलाच हवा त्यानंतर थोडं शरीरही जपायला हवं. आपलं मत असाय आता तुम्ही सांगा तुम् च्या हिशोबाने तुम्ही आता कसं मॅनेज करता. जिम वगैरे म्हणा कि योगा वगैरे म्हणा.
आता तुम्ही म्हणजे तुम्ही जर सांगितलं शिफ्ट व्हाईल तसे मग आम्हाला पण शिफ्ट राहत. आता मी समजा तुम्हाला सेकंड शिफ्टच सांगतो.
हम्म.
म्हणजे तुमचा टायमिंग आमचा टाइमंग वेगळा राहतो दर याचा
हम्म.
पण आता शक्यतो म्हणजे समजा माझा कंपनीचा टाइम सकाळी आठ ते अ पाच पर्यंत राहतो किंवा साडेपाच सहा
म्हणजे नऊ तास ड्युटी असते आठ तास आठ ते नऊ तास हा.
टाइम कधी कधी चेंज होत राहतो पण मग आपण टाइम धारला हा. मॅक्झिमम हाच टाइम यूज कर हो शि पण मग कधी जर थोडं काम जास्त असलं तर ते कंपनीवाले एक तास थांबून धरीित असं.
अच्छा म्हणजे ओ्हर टाईम थोडस.
हो ओव्हवर टाईम थोडं आता समजा. आता या म्हणजे बस राहते पण मग आता आम्ही म्हणजे माझ्या गाडी म्हणून मी गाडीने प्रवास करतो. कंपनीत जाण्यासाठी
म्हणजे तरी कितीक दूर आहे कंपनी तिथून
कंपनी इथून असल जवळपास वीस वीस वीस किलोमीटर असल इथून
बरं.
मॅक्झिमम पंचवीस किलमीटर धर
बरं.
पंचवीस म ते त्यांच्यामुळे मी गाडीने प्रवास करतो येऊन जाणं येणं सगळं माझं गाडीवर असतं. आ समजा माझा कंपनीचा टाइम आठला तर माझं म्हणजे मी सकाळी सगळं उठून मला अ सहा सहा साडेपाच सहा ला उठून मी आृत थोडंफार मग आपलं वॉकिंगला जातो.
बरं.
किंग वरून आलं मग असं म्हणजे जिम जिम तर नाही आहे पण मग असं घरीच मी व्यायाम करतो म्हणजे आपण हा. जिम जिमध्ये जे इन्स्ट्रुमेंट आहे ते मी घरी आणून ठेवेले. म्हणजे जेनी मला घरी त्याला फायदा होईल. व्यायाम करण्यासाठी मग ते व्यायाम करून आता घरी असल्यामुळे मला प्रोटीन सोर्स इनटेक तर चांगलाच राहील घरी असल्यामुळे मग ते प्रोटीन बी घेऊन मग सगळं बसून आवरून बिवरून मी मोकळ झालो तर मग आपण मी निघतो म्हणजे सात ते सव्वा सातच्या दरम्यान मी कंपनीसाठी जाण्यासाठी निघतो. मग ते काय तिकडून मला यायला समजा पाच साडेपाच होत्यात. त्यानंतर आल्या मी थोडाफार फ्रेश होतो बसतो. असं रिलॅक्स होतो मग थोडा चहा नाश्ता करून घेतो. फॅमिली सगं बसतो थोडा वेळ हो असं म्हणजे पुरा टाइम माझा असं मॅनेजमेंट असं आहे म्हणजे संध्याकाळी आमचं म्हणजे पुरी फॅमिली संघच बसते जेवायला. दिवसभरात काय झालंय ते हम्म दिवसभरात काय झालं त्याच्यावर सगळ्याच्या चर्चा होऊन जाते. कोणी काय केलं कस गेला दिवस ते जेवता जेवता सगळं चर्चा होऊन जाते.
बरं आपल्या आता दहा मिनटं झाले हा आपण थोड्या वेळाने करू मग पुढं
बरं बरं चालेल हा धन्यवाद.